हॅलो.
फोन का कट झाला?
झालं की दहा मिन मिनटं.
दहा मिनिटाचं कुठं बारा मिनिटाचं आहे ना.
हा तेच की झालं की.
झाल होय.
हम्म मी कट करते बाई दहा मिनटे झाल्यावर.
हम्म.
बारा मिनटं त्याने दहा मिनिटंच सांगितलेत की त्यात.
अगं मी म सांगायचं की मी उगतच बारा मिनटं बोलत बसले.
हम्म नाही बोल माझता होऊ दे माझ नव्वद टक्के संपलेय
हं.
म अता ते दहा टक्क्यात भराभरा करायचा आहे मला आजच.
नव्वद टक्के संपले म्हणजे?
नेट गं
ह ह.
नव्वद टक्के संपवल्यात दीड जी, बी च आहे ते. मग.. तर दहा टक्केमध्ये मला आवरायचं आहे काम सगळं
हम.
म्हणून पटापटा करा लागलोय.
अस आहे वे.
हा. काय म्हणाल तिस झिरो बॅलेन्सच.
कुठे काय तेच की.
हम. फिरायला कितीला जातीस?
आ.
फिरायला कितीला जातीस?
खेळायला जातोय पाच ला.
हा.
बाकी काय मंग?
काय नाही बाई.
ते हेला गेलेलीस होय ग तू?
कशाला.
पाजर तलाव ला.
फोन कट कर बाई.
कट केला फोन ये नाही मेसेज आला.
गेलतीस?
गेलेलो की.
काय चांगलंय काय बघायला?
माप छान आहे.
य किती फी?
पाहिजे.
संध्याकाळचं.
हम्.
फी किती आहे?
फी आपण फी नाही आहे ग तिथं एक दहा रुपये काहीतरी घेत असतील आ ते पाजर ह्याला भिजायला तेन ते थोडं पैसे घेतात
हा हा म्हणजे आत एंट्रीला फक्त दहा रुपये द्याय लागतय.
दहा रुपये असेल बहुतेक द्यायचं फक्त त्यांना दिलेल्या आहे मला पण माहित नाही ग.
हां हां. आणि आत काय काय हाय बघायला.
आज सगळं छान, छान आहे की ग.
काय?
सळ्याकालच असते ग ते गाणी ते दाखव.
हां हां, फ्रीमध्येच.
हा हा. आम्ही जायच म्हणालतो ग उद्याला.
कोण कोण जाणार आहे?
सगळी मित्र मैत्रिणी मिळून.
आ.
जाऊन एकदा.
तेच ते तो मिलिट्री मॅन आलाय की मग त्याला अजून आम्ही भेटायला जाईलच नाही ग.
हम्.
मग कुठ तर जरा फिरल्यासारखं पण होतंय. आणि त्याला भेटल्यासारखं पण होतंय म्हंटलं.
हम.
त्याच्या घरला गेलं तर घरातल्याच्या बरोबर आमची का एवढी ओळख नाही ग. आणि जाऊन काय आता तिथं बोलायला पण आम्हाला एवढं काय घरातलं बरोबर काय बोलणार घरात जाऊन
होय
म्हणून जाऊया म्हणालतो
हं.
मग तू जाणार आहे आता बुध आज मंगळवार नव.
हम.
गुरुवारी जाणार आहे तू म्हंटला.
हम हम.
मग आता तो जाणार म्हटलंवर त्याच पॅकिंग तेन नसणारच की ग.
हो.
आणि भेटायला त्यांनी पण येणारच की पाहुणे आता किती दिवसनी येते काय माहिती तो
हम्म.
आता आलास चल मग काय काय होतय काय माहिती आता बघूया.
काय जाणार नाहीस
आ त्याच्यावर सगळं आहे त्यो जाऊया म्हटल्यावर तर मग जाणार.
हम् हम हं.
त्याचं काहीत काम निघलं की मग काय नाहीच की
हम्म.
बघूया आता काय काय?
हम्म.
आणि तुझं घर कुठठं आहे तिथन ल लांबा आहे कागलमधनं
नाही तिथ दहा पंधरा मिनिट लागतात.
दहा पंधरा मिनटं.
हो.
हा हा मग राम मंदिर पण कुठं आहे काय तिथं.
राम मंदिर कठ हाय
अ होय राम मंदिरच आहे म्हण बघ कागलमध्ये
राम मंदिर नाही ग श्रीकृष्णाचं मंदिर आहे.
श्रीकृष्ण कृष्ण मंदिर आहे काय.
राधाकृष्णाचं मंदिर.
हा पूर्ण असं कोरीव कामाचं आहे वाटतं बघ
होय
ते पण बघायला हाय म्हणाल ते माझी मैत्रीिण छान.
हम् हम
जवळपास
हम्म
काय आम्ही कधी प्लॅन करताव आणि आमच कधी सक्सेस होते असं हुईतच नाही बघ. मोठ्या मोठ्या गोष्टी तेवढ्या करताव काय जाय. तर कधीच नाही..
हम्म इ गयाच क.
काय नव्हंच बाई. अ त्याच पण आता दोन दिवस आहे म्हटल्यावर का हे असणार की काही पण इकडं तिकडं जायचं..
ते का सकाळी गेला की येतय.
तरी पण एक अर्धा दिवस जातोच ग.
हो जाते.
. तिथं आतमध्येध्ये खायला तर नाहीय काय काय.
नाही बाहेर नाहीच घेऊन जालं पाहिजे.
खायच स्टॉल नाही तर.
नाही तिथे.
अगं भाई मकायले.
हम्म.
खायचं काहीतरी पाहिजे होतं.
बाहेर ऐका तिथ ना आतमध्येध्ये काय नाही.
हा हा.
प आहे बाजूला हॉटेल आहे हे आहे सर म्हण.
हां हां. मग काय चालते की.
हम्म.
इथलं तर तरी ते होऊन वर्ष झालं असेल ना म चालू होऊन.
हो काय जास्त दिवस झाले असते.
हो एवढं जवळ असून बी आम्ही जायला.
हम्.
जायचं कधी जायचं काय नसते. बाकी कायमा.
अ.
हम् काय केलं तस भाजी आज.
लाल माजी.
लालमाठ.
हम्म.
आज भाकरी केलतीस.
हो.
ठी आज आमवश आहे नव्या घरं.
एकगड काय फळतयच.
हम्म.
न.
उठले की बडवायच ते खायचंच.
ह.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
खाईले ग कोण चपाती आम्ही दोघं मामा आणि तिथस खाल्लो तर काही. नाहीतर खायच प नाही कोण चोपाचे म्हणजे प्रत्येकाला डबल डबल करायला पाहिजे. आणि नऊला म्हणजे जेनहिे.
हम्म.
पाणी आणि असते सकाळच.
रोज येते पा.
एक दिवस हडा मग.
हां हां फुल् ला असते काय.
हम् इ त सोडत सात ते आठ.
हां हां. टाकीी आहे.
हम्म टाकी आहे खाली आहे
खाली जमिनीतली हाय.
हां हां. ती टाकी असली काय बास होतय.
हम्म. सपत नाही तेवढ पाणी.
हम्म कुठं जास्त.
हम्म.
दो एक दिवसानी येतय म्हंटल्यावर काय.
हम्म.
आमचं आठ आठ दिवसांनी येतय बाई.
तुमचं भारी आहे बाई.
काय भारी?
आठ दिवसानी पाणी येतय ते.
मधी तरी दहा दिवसांनी आले लागलेल.
हम्म.
दहाव्या दिवशी उन्हाळ्यात.
हं
नाही पाणी तलाव सगळं आटलय.
पावसाचं सोडले असतील कि?
नाही आज गेलेलो.
हम्म.
नाही पाणी.
हम्म.
आठलंय सगळं. मग